हॅलो, आवाज येतोय का?
हा, हॅलो
हा बोला, आवाज येतोय का?
हा येतोय ना.
हा बोला.
काय चाललय?
ह, काही नाही हम्म मुलांना भुक लागली आता स्वयपाक
स्वयंपाक झाला, का करायचा अजून?
झाल, वड्या तळायाच्यात फक्त.
हा हा हा, भाजी काय केलाय?
ह, कढी केली, हम्म. हो. कढी-भातं मस्त लागतो, आ तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, हा
तुमच कस घरच दही असल्यामुळे जरा छान वाटतय.
हो घरचच सगळ दही, तूप मलई.
दुध, हा हा, हा तेच घरच असल्यामुळेच तर म्हणजे असं हे होतय ना चांगलं बाहेरच ताक वगैरे आणतो ना. आपण चांगलं नाही लागत बा.
हो. हे काय आंबट पण असत. घरात केलेलं तसं मग राहत चांगलच. हम्म.
म्हणजे असं, तुम्हाला शहर जवळ आहे का? असं खेडेगाव टाईपचं आहे.
नाही. आम्ही शहरात आहे. मेन इंदोरमध्ये आहे आम्ही.
मेन सिटीमध्येच.
हो. मेन सिटी मध्येच आहे आम्ही. हम.
हा हा मग म्हशी गाई आहेत ना, त्यामुळ म्हणलं.
हो आहे. नाही इथ जागा आहे ना. जस ओपन स्पेस म्हणून तिथं आम्ही बांधतो.
हम्म. बरं आहे मग काय, सगळं बाजार वगैरे मागच आहे म्हणटला जवळच आहे. काय काय मिळत त्या बाजारात?
आपल्या इकड सारखं पावटा, घेवढा असं नाही भेटत. आपल्या भाज्या पालेभाज्या ती भेटतात. पण अशा पालेभाज्या असे किलोनी भेटतात. असं आपल्या इकडे कसे पेंडे भेटतात. तसं नाही येत. किलो नी भाजीपाला असतो. हम्म आणि आपले प्रत्येकाचे नाव वेग वेगळे हिंदीत असतात. म्हणजे आता शेपूची भाजी ऐंशी रुपये किलो, मेथीची भाजी साठ रुपये किलो असं असतं. हा. हम्म आणि इथं आपले नाव वेगवेगळे असतात. जसे आपले मराठीत अ लोकी, दुधी भोपळा. त्याला इथ हिंदीत लोकी म्हणतात. हा हा असं गोस वळा असतो त्याला, अस हील्की म्हणतात. इकडं दोडका असतो त्याला तुरई म्हणतात. हो हो. सेम असतात. तशाच असतात ना.
हा म्हणजे, असं मोठे, असं निब्बर असं हॅब्रेडी वगैरे म्हणतो बघा आपण. किंवा जवारीमध्ये.
हा. नाही नाही तश्या नाही.
आपल्याकडं जे सेम मिळतंय तसंच?
हो, तसेच मिळतात हा.
नाही. त्यामुळं काही वाटत नाही. फक्त एवढंच आहे की पावटा आणि घेवडा वगैरे इकडं असं भेटत नाही. किंवा चुक्याची भाजी वगैरे, तांदळाची असं. हा पालक भेटतो. मेथी भेटते. शेपु भेटतो.
अन् फक्त पालक तर कसा करायचा?
हा फक्त पालक मग आपण डाळ टाकतो ना. तुरीची, हरभर्याची थोडी मिक्स करून. शेंगदाणे वगैरे टाकून उकडून घेतो आम्ही, मग हिरव्या मिरचीची फोडणी देतो.
आणि चिंच वगैरे घालता का मग त्यात?
हा, नाही चिंच नाही घालत. तशीच आमच्यात तिखट आवडते. आणि पोरांना जर खायचे असले पोरांना नाही आवडत ना पालक. तर मग पालक पुऱ्या करते आणि मग पोरांना देते.
हा, पालकपुऱ्या पण मस्त लागतात. कसं करतात तुमच्याकडे ते असं?
पालकपुरीमध्ये आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडासा रवा टाकते, थोडसं बेसनपीठ टाकते. हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून टाकायचं. मीठ टाकायचं आणि पालक आहे ना बारीक ग्रँड करून मिक्सरला तो टाकायचा. मग ते मळत, मळायचं घट्ट आणि मग जेव्हा पोरांना खायचं तेव्हा गरम गरम पुऱ्या देते मग, मग पोरं सॉस बरोबर पण खातात, शेजवान चट णी बरोबर पण खातात, हा खरपूस होतात.
खरपूस पण होतात ना, खरपूस पण करतात ना एक एक.
हां त्यात खरपूस व्हायला काय टाकतात?
हा, हा, बरंय.
असंच, हा.
मग?
तुम्ही सांगा आता, तुमची काय फेमस हाताची अशी डिशय?
कोणती ढोकळा वगैरे करते मी. वांग्याची भाजी, ढोकळा घरी कै केलते. तेव्हा एक दोन-तीन वेळा केलते, छान झालतं, हा बेस बेसन पीठ थोडं तांदळाचे पीठ वगैरे टाकायचं त्यात, दही टाकायचं. हा जर दोन वाटी बेसनपीठ वगैरे घेतलं तर एक चमचा रवा टाकायचा थोडा बारीक मग दही वगैरे घालून छान फेटून घ्यायचं त्याला, आणि छोटे छोटे छोटे मिरच्याचे तुकडे, उगं छोटे एक थोडे एक दोन मिरच्या तेवढ्याच.
हा हा.
मग छान फेटून घेतल्यानंतर थोड रेस्ट करायला लावायचं मग नंतर मीठ इनो, इनो घातल्या घातल्या ना ते वाफवायला ठेवायचंच. म्हणजे ते स्टीम होऊनयना जाळीदार होतय ते.
हा बरोबर हम्म.
आपण साखरेची मिरच्याची फोडणी वगैरे करतो ना साखर पाणी वर घालायला ते आणि कडीपत्त्याचे हा आंबट गोड. मग?
हम्म हम्म.
हम्म अजून काय म्हणताय मग हा बोला ना.
निवांत हम्म.
हा हा तुम्ही काय करता फेमस?
आमच्या इकडे डाळ भाटी फेमसय.
डाळभाटी कसं ते राजस्थानमध्ये पण करतात ना तसं?
हा राजस्थान मधील डाळभाटी हे फेमसय मक्याच कणिश आणि आपलं घवाच कणिश गव्हाचं पीठ आहे ना मक्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ, आपलं गहू आहेत ना असे जाडसर दळून आणायचं म्हणजे बारीक नाही ती आणि मग मक्याच पीठ मग काय तो मलई, दही, ओवा, हळद, मीठ टाकून हायना असं घट्ट मळायचं अ त्याचे मोठे मोठे गोळे करायचे आणि गोळे करून मग ते पाणी एका साईडला उकडवायला ठेवायचं त्यात थोडंस मीठ टाकायचं आणि मग त्यात ती गोळे असे उकळून घ्यायचे उकळून ते वरती येतात मग ते वरती आल्यानंतर मग इथं बाटीचा कुकर म्हणून एक वेगळाच असतो. मग त्या कुकरमध्ये ना ते हा हा वेगळा असतो तो मोठा असतो बाटीचा. मग त्यामध्ये ते असे घ्यायचे शिजवून. आणि नंतर मग तशे आणि ते गरम गरम काढायचे आणि आपल्या देशी तुपामध्ये ते अशे थोडेसे फोडायचे अर्धे कच्चे आणि त्यात भिजवायचे. आणि मग ते तुपात ते अशी बाटी ताटात द्यायचे गरम गरम. डाळी बरोबर बटाट्याची भाजी करतात सुक्की
तूप भरपूर वापरतात ना वरन खायला असं?
हो म्हणजे त्यातच बुडवतात ना अख्खं ते आणि तळतात सुद्धा मग तळायचं असलं तर तुपातच तळले जातात. तेलात कधीच बाटी तळली जात नाही तुपातच तळले जा ते तेलात तळली जात नाही, हो आमच्यात असते ना.
का इकडून?
हो इकड इकडं आल्यावर शिकले आता शनिवारीच करायच्या आता उपवास असतो ना मग ह्यांचा मग उपवास सोडायला तेच करायचं आहे मुलांची तीच फरमाईश आहे हां. नाही आता मग आत्ता काही ते आत्ताच काल तूप केलं ना घरी. म्हणून मग लगेच मुलांच्या फरमाईश डाळभाटी करा. अस हां आता करायचं हो.
हां हां इकड आल्यानंतर माहेरीे वगैरे करून घातलं असेल की.
हो आधी आम्हाला पण आवडत नव्हते. तर इथं आल्यानंतर हे ना मग आवडायला लागले आता थोडं थोडं.
हां.
हम्म आणि आता तिकडे गेले की पण सगळे म्हणतात की आम्हाला करून घाल म्हणून मग असं कुणा कधी आयत पीठ असत ना आं नाही आयत पिठ पण भेटायला पाहिजे घेऊन जाते नाही तर नाही. मग घरी
हां हां हां मग घरी कसं भरडून आणता का?
हो घरी भरडून आणतो आणि तिकडे जायचं असलं की मग तिकडे जाताना घेऊन जातो.
बरं! हां म्हणजे तिकडं मिळत नाही ना आपल्याइकडं.
हां म्हणून आणि असं भरडून पण नाही देणार आमच्या इकडच्या सारखे कारण त्यांना हा प्रकारच चालणार नाही. म्हणून मग इथनं पिठ घेऊन जातो.
हां हां असं मोठं मोठं भरडावं लागेल ते लहान गिरणीतच होतंय.
हो हो.
हां हां बरं आहे की मग काय तिथे फिरायला वगैरे?
कुठं इथं? हां उज्जैन ओंकारेश्वर आहे ना. उज्जैन ओंकारेश्वर म्हणजे ज्योतिर्लिंगापैकी दोन आहेत आणि एक महेश वर अहिल्याबाई होळकरांचा किल्ला आहे तिथं फिरायला आणि फिरायचे पण आहे इथंच. पॉट मांडव वगैरे अशे
तिथं म्हणजे लाईन वैगेरे असते भरपूर गर्दी असते.
हो हो असते ना. हम्म लाईनीत थांबावं लागतं वी हो वी आई पी दर्शन पण होतात आषाढ पण होतात हम्म.
बालाजीला गेलता का तु तिरुपती बालाजीला कधी?
ते नाही बघितलं मी अजून तुम्ही बघितला?
हां जाऊन आले की मस्त आहे पण ते असं निसर्गरम्य वातावरण आहे. खूप वेळ लागतय तिथं पण आहे वी आय पी पास वगैरे पण चार तासात होते ती पण.
चार तास लागतात वी आय
हां चार तास आणि असं जरी दोन दोन दिवस जातील. एक एक दिवस दोन दोन दिवस
अरे बाप
आतमध्ये सगळं व्यवस्थ आहे पन. बाथरूम असल्यापासून सगळं वॉशरूम वगैरे, आणि खायचं- प्यायचं सगळंचं आय आत.
आणि व्ही आय पी ला कितीन लागतात म्हणजे पैशे म?
पाचशे रुपे एकाला.
अच्छा.
हा. पण चांगलं दर्शन होतं चार तासात. तरी चार तास, पाच तास जातातच. आम्ही कधी आठ ला, आठ ला काहीतरी गेलतो, आमचं रात्री दोन ला दर्शन झालं.
हं हं त गेल होतो तिकड मथुराईला.. मदुराईला तिला फिरायला, रामेश्वरमला त्याला हं जवळ होंतं पन तिकडं नवतो गेलं.
हं तिकडून, न तिरुपती जवळये का?
हं तिकडून जवळये. आम्ही गेलतो न मदुराईला फिरायला. मदुराईमध्ये पण, रामेश्वरम मध्ये एवढे भारीना, देवाचे मंदिरं अशे सगळे दिव्याच्या प्र कशात देऊ? मोठ्या मोठ्या समयांच्या प्रकाशात लाईट नाही वगैरे काही नाही, एवढं भारी वाटायचं बघायला
तिथं पन हे बालाजी मंदिर तिरुपती बालाजी मंदिरात, आणि पद्मावती, त्यांची बायको आहे न पद्मावती त्यांच्या पण मंदिरात एका.. एका पन मंदिरात लाईट नाही तिथं.
हो लाईट नाही, तिकडच्या.. तिकडच्या भागात नाहीचये. लाईट हा प्रकारच नाही. समईच्या ज्योत् ती मध्येच अ देवाचे दर्शन कराचे.
हा हा हा आणि ते पण लांबनच दर्शनं. सोहळ्यात असताना पुजा
आणि एक ते मोठं मंदिर आहे ना पद्मनाभथ काय आणि एक ते मोठ्ठ मंदिर आहे ना पद्मनाभधाम काय ते तिथं नाई दरवाजा खोलला की सोन भेटं. हा हा, तिथे मी पण जाऊन आलो. ते पण छान वाटत.
मस्त एक नंबर आहे तिथं. आत जाऊ देत नाहीत लुंगी घातल्याशिवाय.
हो आम. बायकांना साडी.
साडी हो. आम्ही ड्रेस घालून गेलेलो. ट्रिप घिऊन गेली होती मुलांची तिकडं केरळला, मग ड्रेस घालून गेलेलो ना, मग वरून लुंगी घालून गेलो. ह्..
ह. अरे बापरे! ! हह
म तसं लूंगीच प्रकारच आहे तिथं.
हो, बरोबर. हम्म.
स्वैपाक झाला पूर्ण तुमचा?
हो झाला. वड्याच तळते मी तुमच्याबर बोलत बोलत.
हा हा हा वाढून झालं? नाही देते आता. आतमध्ये रेंजच येत नाही न
बर बर चालते, दया मग, चला ठियू का मंग मी? हो हो. हो हो..